हॅलो
बोला
काय करते?
काही नाही. कपडे धुतलेले वाळत टाकत होते.
हो का पाऊस नाही का?
नाही. आज पाऊस उघडलाय.
हं ह. आमच्याकडे पण ऊन आहे इकडे. बाकी जेवण जेवण झालं?
हो. जेवण झालं ना तुमचं?
माझं पण झालं. काय भाजी खाली?
मी कोबीचे पराठे आणि मसाले भात खाला.
अरे वा. आम्ही काय वांग केलं होतं.
हो का.
हं.
आज काय येणार आहे का. हो तो गेला स्कूल ला.
अच्छा. हा मळ्यात काही काम नाही. मग आज घरीच आहे.
हम्म हम. आता टोमॅटो वगैरे कधी लावणार आहे मग?
हम.
टोमॅटोची लागवड कधी करणार आहे?
लागवड एक तारखेला.
हा ह एक ऑगस्टला का?
हं. एक ऑगस्टला.
अच्छा, बाकी काय म्हणता?
हॅलो,
बाकी काय म्हणता. तुमच्या जाऊबाई गेल्या का माहेरी?
हो. गेल्यात ना. एक जाऊ बाई गेलीत ना माहेरी.
हं हं.
बाकी तू काय करते?
मी काही नाही. आता कपडे वाळत टाकून झाले. आता मळ्यात थोडी रेस्ट घेते. मग गावात जाऊ.
मग आता दिवसभर का मळ्यातच थांबणार का?
नाही दिवसभर नाही. थोडा वेळ थांबू अजून अर्धा, एक तास. कपडे सुकले का मग जाऊ.
हं. ऊन पडलय मस्त कपडे सुकून मगच घरी न्यायचे.
हा.
अच्छा.
हवा पण भरपूर आहे इकडे.
हं. हवेत कपडे उडते नाही का.
नाही उडती त्याला चिमटे वगैरे लावलेले आहे.
हं हं.
बाकी तुमचं काय चाललाय अजून?
आमचं काही नाही. आता मजेत अजून काय मळ्यात काम नाही त्याच्यामुळे,
हा हा.
एकदा मळ्यात काम चालू झालं का मग काही सुट्टी नाही.
हं. तोपर्यंत कुठे फिरायचं तिकड फिरून यायचं.
हा मग काय. शाळू शाळा चालू राहती. त्याच्यामुळे जाता येत नाही. येता येत नाही. पोरांची स्कूल चालु होतेय.
मग काय तो येईपर्यंत फिरून येत जायचं.
त्यान येई पर्यंत काय फिरायचं? काही कामच आवरायला दहा, अकरा वाजून जातात. म जेवण वगैरे करता करता दोन होतात.
हा हा.
येतो मग तीन साडेतीन पर्यंत येतो तो. मग तिथून पुढे त्याचं काम.
हा हा.
तुला नाही आले का पुढचे टास्क अजून?
नाही ना. मला नाही आले अजून.
हम्म. बघू आपण थांब का बर नाही आले मग ते.
तुम्हाला?
मला ही फोनची आलेली- त्याच्यानंतर नाही आलेत अजून. म आता ही कम्प्लीट करू मग बघते ना पुढे.
हा. ते जरा लेट लेटच येता ना?
हम्म. थोड लेट लेटच होतात ए ते.
हम् हम.
आल्या का त्याच्यामध्ये पण आपल्या नेटचा पण प्रॉब्लेम असतो.
हा. आपल्याकडं-
हम्म. नेटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे.
बाकी मजेत ना?
हो. सर्व मजेत. आज्जी बाबांची तब्येत मस्तच ए ना?
हो. ते पण मजेत.
गेली होती का तू भेटायला?
आत्ता जाऊन आले मागे. आता- परत जायच चालू आहे. दोन तीन दिवसात. ते आत्ता अमावस्या आहे ना मग- चक्कर मारायचीय दोन दिवसात.
हम. दोनच दिवसाचं आहे का?
हो. आता मागेच जाऊन आले. जास्त दिवस मग का पाठवणार नाही घरचे.
बरय. दोन त दोन दिवस.
हा. बाकी तुमचं काही कुठं चक्कर?
नाही ना. माझं कुठंच नाही ग बाई.
जायचा प्लॅन आहे. पण आता बघूयात अजून. जाऊबाई आल्यानंतर ठरवू. प्लॅन करू मग जाते. अजून तसा प्रस्ताव घरात, जाऊबाई काय माहिती कधी येताय आता. अजून तसा काही प्रस्ताव घरात मांडलेला नाहीये. प्रस्ताव घरात मांड- -ते. मग बघते सुट्ट्या मंजूर होता की नाही?
बर.
फोनही लॉक होऊन जातोय माझा सारखा.
आं?
कोणाला फोन जातो ग सारखा.
हा हा, कस काय हो.
काय माहिती फोनच खराब झालात नवीन घ्यायला लागल.
हम्म नवीन घेऊन टाकायचं आता काय मागं पुढं.
पेमेंट हम्म पेमेंट झाल्यावर.
हा हा, आता कोणता आहे तुमचं.
माझा काय व. रेडमीचा आहे रेडमीचा.
छान
रेडमी प्रो नाईन.
हम्म.
ह एवढे मागाचा फोन घेऊन त्या त्या वस्तूचे चेेतून नऊ दहा हजारच्या फोन मध्ये आवाज. तोच हाय तो.
हा फोनी तुम सारखेच.
हम्म जास्त मागाच घेतला कुठं जप्पायला. जास्त मागाचा घेतला का जपपायला लागत हो तो.
हा ना नवरे.
हॅलो, हॅलो,
बाकी.
आवाज नाही येतय.
करता मग तू म्हटलं तू मध्ये काही तास.
घरी काय नाही आपलं आपल्याच घरी राहायचं ब्लाऊज वगैरे शिवायचे.
शेतीत चालू झाल्यावर.
शेती चालू झाल्या शेतात यायचं मग.
काय काय कामं करता तुम्ही स्वतः.
स्वतः काय टोमॅटो भरायचं काम करायचं फक्त माणसाकडे चक्कर मारायचे.
हा हा,
टमाट्याच्या जाळा्या भरायच्या फक्त बाकी नाही काय.
हम् हम्.
आणि ते बसून बसून कंबर जात्यालय.
हम्म ते पण सोपं नाही ना एवढे जाण्यावर.
हम्म.
मळ्यात भरपूर झाड आहे वाटतं तुमच्या.
हम्म हो आहे ना.
पेरू हो मी जाऊन आले तुमच्या मळ्यात त्या दिवशीच.
अच्छा वो आहे ना पेरू ए पेरू बघत हम्म हम्म.
जाऊन आले म्हंटलं यांच्या माळात भरपूर झाड आहे पपई ये लिंबू आहे परत उंबर आहे. पेरू आहे भरपूर आहे म्हंटलं.
हम हम तुमच्या पण बंगल्याचं काम चालू आहे ना.
हो चालू आहे ना पण मग अजून काही पूर्ण नाही झालंय. तर कधी पूर्ण होत काही सांगता नाहीे येत येत.
हम हम होय होय तू पण नदीची झाडं लावून असेच पुढे.
हा चालू आहे आता लावायचं पण पाऊसाच असं व्यवस्थित पडत नाही.
हां ते हाय.
पावसाळ्या तसाचं सुरू झाला नाही व्यवस्थित, तर काय
हम्म पावस यावर्षी पावसाच काही सांगता येत नाही. पाऊस कमीच वाटत, मागच्या वर्षी जास्त पडलाय.
दोन तीन दिवस पाऊस पडलाय, उघडून गेलाय त्याच्या मूळ झाडं लावायचं मण नही करते.
हम् उगीच एवढे महागाचे आनायचे.
हाना.
बाकी तू पण ब्लॉउज शिवत होती ना?
हो मी शिवते पण मग अशे कस्टमरचे नही घेत अस, स्वतःचेच नाही का?
हम् हम् घ्यायचे हळूहळू कस्टमरचे पण घ्यायचे, करायच चालू.
हम्म त्याला एवढं परफेक्ट नही जमत ना मला, मग तेवढं शिकायला लागेल परफेक्ट.
हळूहळू बरोबर जमत, आपलेच शिवायचे, आपलेच चार- पाच, चार-पाच. चुकले त चुकले आपलेच शिवायचे, बरोबर येतात म.
हम् अजून त्यामध्ये भरपूर प्रकार येता मग, म्हटलं बघू आता हळूहळू शिकू.
ह हं हं. आवड असली तर, संवड भेटते.
हां ते पण ये.
ह्ह्स हं हम.
ह्ह्स हं. कसं हो एवढं काम वगैरे केलं का सगळं, घरातलं काम केलं का मग कंटाळ येऊन जातो दुपारी. मग रोज नही का उद्या करू, उद्या करू, असं म्हणता म्हणता रोजचा दिवस चाललाय.
हो ना, माझं तेच होऊन जातं. आज करू, उद्या करू, उद्या करू, आज करू.
रोज असं वाटतं नही आजच्या दिवस जाऊ दया, आजच्या दिवस जाऊ ते असं करता करता महिना निगुन जातो. तसं लग्नाच्या आधी कसं, लग्नाच्या आधी असं. वेगळं होतं ना, लग्नाच्या आदि मी शिवायची.
हां लग्नाच्या आधी कसं आपल्याला असं टेन्शन नही ना राहत काही गोष्टींचं.
हां हे सगळे कामं आपण करायची, जे एखादं केलं केलं बस झालं मग, सकाळी-सकाळी किंवा मी सहज संध्याकाळी शीवत बसायची, नही का मला दुपारी कंटाळ येतो म्हणून
हम्म.
आता नेमकी दुपारीच वेळ राहतो, दुपारी नेमका मला असं कंटाळा येऊन जातो, दुपारी.
झोप येते दुपारची खूप.
हं. आणि लग्नाच्या आधी मी काय करायची सकाळीच आणि संध्याकाळीच शिवायची.
हम्म.
लग्नाच्या आदी मी सकाळी आणि संध्याकाळीच शिवायची ना.
हम् हम्.
त्याच्यामुळं मग ती माला ती सवय पडून गेली तशी.
अच्छा, हवा पण किती सुटली ना आज?
हो ना खूप हवा ये.
हम हवेमुळेच पाऊस येत नाही, जातून लांब निगुन मं पाऊस.
हां पावसाचं वातावरण झालं का, परत हवा सुटली का, पावसाचं वातावरण हे होऊन जातं.
हां मी तर कपडे काय करतो काय माहिती दिसतं काळ झाल ना.
कपड्यांवर लक्ष द्यायला लागेल मला पण. ओडून जातात काय बघायला लागेल.
बघ नाही त जायची उडून.
हा तेना. बघतेना. कपडे. नाही -नाही. नाही उडणार. हा खाली टा
खाली टाकल्याव काही प्रॉब्लेम नाही मग. नाही उघणार खाली. ज दोरीव असले त म दोरीव असले का मग उडतात.
बाकी आता कधी निघता काय माहित. माणस? सुकले असतील ऑलमोस्ट कीती वाजलेय. पावने दोन वाजले ना.
हम्म.
हम्म. ह
बाकी मिस्टर तुझे?
माझे मिस्टर गाडीची सर्वि्हसिंग करताय.
गॅरेजे का त्याचं? बरय म. मस्तय काय म.
हम्म. त्यांचा तर शॉकच नाही का. गाड्यांच सगळं बघायला.
अच्छा अच्छा.
त्यामुळे त्यांनी ना डायरेक्टली असं सर्वीस स्टेशनच खोलून घेतलंय स्वतःच असं. नाही का.
हा म्हणजे स्वतः चीच गाडी रिपेरिंग करताय का? मला वाटलं गॅरेजे
बाकीच्यांच्या करता. स्वतःची करता.
असय. मग आमची पण आणावं लागेल.
आना म तुमची पण.
आमची पण अशी लांब जात नाही आता. गॅरेजची माणसच घरी आणावं लागतील. आमची गाडी री
हा ते येतं ना घरी. घरपोच सेवाय.
गाडी लांब नाही जात आमची.
हा मग ते घरी येऊन सर्वीस देतील ना. तस काही प्रॉब्लेम नाही.
चार्जेस घेतील ते घरी यायचा?
हो मग, चार्जेस घेतील ना.
माझ्याकून नस्ता घेतला. पण त्याच्या आधीच तू हो म्हणती म्हटल्याव द्यावंच लागेल.
तुमची ओळखे का?
हो.
हा मग नाही घेणार तुमच्याकडून.
तू म्हटल्याव ते घेतीलच.
हम्
तुमची जर ओळख असेल तर नाही घेणार मग आता. मला काय माहित तुमची ओळख आहे का नाही ते.
आता माझ्या मैत्रिणीचे मिस्टर माझे जुजू. आपण जिजू जीजू म्हणायचं त्यांना. नाही घेणार मग माझ्याकडून. मी खूप मग त्यांना खूपच गुंडाळीन मग माझी मैत्रीणे असये तसये.
हा मग चालेल ना. काही नाही.